हा ना, हा बोला ताई. हो हो येतो येतोय.
हम्म.
बोला.
काय म्हणता काय चाललंय? मस्त, मजेत, निवांत आहे आज थोडस. हम्म, संध्याकाळचा वेळ माझ ऊ हा म्हणजे वॉकिंगला असं नाही, पण मुलाला संध्याकाळी अ बाहेर एक चक्कर मारून आणते. फिरवून आणते थोडंस.
अच्छा अच्छा! नाही मला वाटलं वॉक वगैरे करत असतील.
अ नाही, दिवसभरामध्ये माझ्या घरात खूप होऊन जातं. मला बाहेर जाय ची गरज नाही पडत.
तुम्हाला स्वयंपाकामध्ये काय बनवायला आवडतं?
स्वयंपाकामध्ये मला म्हणजे व्हेज मध्येच अ जास् त आवडत मला. नॉन व्हेज मधे, व्हेज मधेच मी बनवते बऱ्यापैकी सगळच नॉनव्हेजच मी अस, असं स्पेशली स्वतः असं काही ट्राय नाही केलेलं नॉनव्हेज मधे.
अच्छा अच्छा, स्पेशल डिश कोणती आहे तुमची?
माझी स्पेशल अशी म्हटलं तर मला अ म्हणजे अस पावभाजी, इडली किंवा म अस ती पावभाजी, इडली किंवा असं तिखट छान मसाले भात, असं आवडत मला.
अच्छा! मग मसाले भाताची रेसिपी सांगू शकाल?
हो हो, अ म्हणजे उम ठीक आहे मी माझ्या पद्धतीने सांगते एक हम्म हम, आता समजा आपल्याला चार जणांच समजा आता म हे सम भात बनवायचाय त मी साधा माझा एक तांदळाच मापासाठी एक माझी वाटी आहे, लोटी आहे. त त्या पद्धतीने मी अशी म्हण मीडियम साईजची आहे ती, तर तिचं मी अ ती पूर्ण भरून घेते, एक वाटी आणि त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ म्हणजे कोणाला मुगाची डाळ आवडते, कोणाला मसुरची डाळ आवडते, कोणी तुरीची डाळ पण टाकत. पण मी शक्यतो मुगाची डाळ टाकते. वाटीने अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेते आणि ती छान स्वच्छ धुऊून आ थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत टाकते, म्हणजे इंद्रायणी वगैरे असं काय तांदूळ वगैरे असला, इंद्रायणी वगैरे किंवा मग कोळपीचा तांदूळ असेल तर मग मी तो एक दहा पंधरा मिनिट मी भिजत ठेवते. स्वच्छ धुऊन भिजत ठेवते. मग तोपर्यंत इकडे मसाले भाताची तयारी कराव करायला घेते. मग दोन छोटे छोटे कांदे कापून काप एक छोटासा बटाटा त्याच्यामध्ये म एक छोटासा टमाटो गाजर असला क तर एक छोटस गाजर याप्रमाणे चार-पाच-सहा लसणाच्या पाक ता ठेचून घेते छान. त्याच्यामध्येच छोटासा आल्याचा तुकडा तो पण छान ठेचून घ्यायचा. आणि मग तेजपान किंवा मग
तुम्ही मसाले घरगुती मसाले पण टाकतात का?
अ घरगुती मसाले हो करते ना. वर्षभराचे जे मसाले असतात ना आपल्याला. हळद, लाल तिखट, मसाले, धना पावडर वगैरे. ते मी वर्षभराचे बारीकच करून ठेवते. मग त्याच आपच्यात वापर फक्त बाहेर मसाले आणायचे म्हट त पावभाजी मसाला वेगळा मिसळ मसाला. असं फक्त मी आणते मग. किंवा सांबार मसाला हे असे नाहीतर मग तर भाज्यांना वगैरे घरगुती ज्या भाज्या असतात आपल्या. त्यांना मी आपल्या घरात ले मसालेच वापरते वर्षभरासाठीचे. म्हणजे? हम्म. आणि मग ते छान असं कापून वगैरे घेतलं की थोडं वटाणी अस आपले येतात ते वटाणी वगैरे म ते कापून घेतलं. मग कुकर कुकर मध्ये दोन पळ्या तेल त्याच्यामध्ये तेल छान तापलं किंवा मोहरी, जिरे, आलं लसूणची ती पेस्ट त्याची छानची बोडणी दिली. त्याच्यामध्ये तेजपान टाका किंवा मग कडीपंतां त्याच्या आवडीनुसार. त्याच्यामध्ये कांदा, बटाटा छान परतून घेते थोडा कांदा बटाटा थोडा परतला लालसर झाला. कि त्याच्यामध्ये मग शेंगदाणे वगैरे शेंगदाणे झाले की मग गाजर वगैरे टाकते. काही जणी फ्लाॉवर पण टाकतात. आमच्याकडे फ्लाॉवर असं एवढं कोणी खातनाही. नाही फ्लाॉवर किंवा सोयाबीन पण टाकतात काही जण. आमच्या इकडे नाही आवडत. हम. मग ते मी नाही टाकत. आणि ते छान परतवून वगैरे घेतलं की मग आपल्याला काय त कशी तिकट खायचे त्या पद्धतीने मग माझं तिकट आहे अससं मीडियम आहे. म्हणजे माझा मसाला जो आहे जास्त तिखट पण नाही तिखट पण नाहीये आणि जास्त फिक्का पण नाहीये. मग त्या हिशोबाने मी एक दोन चमचे मसालाटे छोटे दोन चमचे मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि म छान पडतो. वून घेते मग त्याच्यामध्ये धुतलेले आपले तांदूळ बिजत घातले तांदूळ टाकून द्यायचे. आणि दोन ग्लास, अडीच ग्लास पाणी ते माप बघून कुकरच तीन शिट्ट्या छान काढून घ्यायच्या छोट्या बारीक मिडियम गॅसवरती. बरतून कोथिंबीर. म्हणजे खातांना पण जरी ताटात जरी घेतली ना तरी वरतून अशी कोथंबीर किंवा सलोणी वगैरे टाकून म छान लागते. असं तुम्ही म्हणजे तुमच्याकडे काय नाही दही वगैरे नाही टाकत. ते पुलावला वगैरे तेव्हा करायचं असेल जेव्हा टाकतात दही. पण मसाले भाताला दही नाही टाकत. हा तू म्हणजे तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवताय का मसाले भात? हा अच्छा अच्छा! हम्. हम.
नाही आम्ही दही नाही तर लिंबू वगैरे अस मसाले भात ची
हम् सांगा ना
हो मग तेच मी पण तेच करते दोन वाटी तांदूळ घालते त्याची ती मसूर असते ना ती मसूर
हो हो असतात ना हम
हम्म ते भिजत ठेवते आ मग ते भिजत ठेवली त्याची खूप छान टेस्ट लागते मग त्याच्यामध्ये आपण आला लसणाची पेस्ट वगैरे टाकायची कांदा वगैरे सगळ ग्रेवी करून खडा मसाल्याची फोडणीदीवुन आणि आणि जे भाज्या आपल्याला न आवडत्या असतात त्या टाकायच्या आणि थोडस दही टाकायचं थोडं पुदीना टाकायचा खूप मस्त लागत दह्याची हम्म आणि अख्खी मसूर भिजवून ठेवायची.
अच्छा अच्छा एक अर्धा तास अच्छा अच्छा
हम् ती अख्खी मसूची इतकी सुंदर लागतेय ना
हो का मी ट्राय करून बघेल नक्की करू असे आम्ही आखे मसूरची भाजी करतोच आमटी आपण जशी अ आमटी करतो ना आपण त्या पद्धतीने आम्ही आखे मसूरची भाजी करतो ना खातात.
आखी मसुर कधी तुम्ही डाळ बनवा ना ती पण भिजून डाळ बनवाची त्येला अस आलं नसणाची पेस्ट टाकायची. थोडा बिर्याणी मसाला टाकायचा खूप सुंदर होती ती
हो का आम्ही बिर्याणी मसाला टाकतोय. हा तेव्हा मग समजा बिर्याणी मसाला माझ्याकडे नाहीच आहे मग आता अचानक मग मी काय करणार मग मी त्याला थोडंस हा तसंही होतय म्हण नाही तर मग आम्ही काय करत थोडी चेंज टेस्ट म्हणून थोडासा मटन मसाला नाही तर चिकन मसाला टाकते छान होतय ब जेवण
तुम्ही एकदा ट्राय करू बघाना मग आ तुम्ही मला म्हणशीला काय खरंच खूप छान कामाची
हो हो मी चालेल ना मी नक्की बनवेल आमच्याकडे नाहीतरी आठवड्यातूनी हो..
आपण मठी भिजत टाकतो ना त्याची पण बिर्याणी त्याची पण छान होत वेज बिर्याणी
हा अच्छा अच्छा हम् हम् नाही ते नाही कधी ट्राय केलं ते पण करून बघेन मी ह. आवडली सगळ्यांना तर हो आवडली सगळ्यांना तर नक्की बनवेन त्याना
चपाती घे हम्म शेंगदाणे वगैरे टाकून खूप छान लागते
हम्म. बाकी असं अजून मसाले भात झाला होते म्हणजे मग मसाले भात मला आधी पासन खूप आवडतो मला कधी दिला तरी खाऊ शकते आणि कि मग नंतर म्हटल्यानंतर मग असं काय वांग्याची भाजी त्याच्यासोबत भाकरी असं छान म्हणजे हम नाही म आमच्या घरातच ते सगळ्यांनाच आवडून जातो. तो एक मेनू किंवा अजून एक भरलेली वांगी हो भरलेली वांगी हम्म
तुम्ही कसं करता ती भरलेली वांगी
भरलेली वांगी म्हणजे ना अ दोन प्रकारे करते, एक अ म्हणजे कुकरला लावून पण करते आणि एक शेंगदाना आणि कढई मध्ये फक्त फ्राय करून पण करते, म्हणजे छोटी तू भरली वांगी करायची असली ना, तर मी छोटीशी छोटीशीच वांगी आणायची, एकदम अशी नाही खुरसणी नाही टाकत, पण मला कोणीतरी सांगितलेलं की खुरसनी टाकुन पण एकदा करून बघा. पण मी अजून काय ट्राय नाही केलीय. मला ती रेसिपी सांगा ना, मी म आता माझ्याकडे आहे वांगी, तर मी नक्की करेल उद्या सकाळी अं हं
कसली?
अ भरलेली वागं तुम्ही त्यात खुरसनी टाक
भरलेली वांगी काय करायचं माहिती का, आपण जसं काळ्या आमटीला कांदा वगैरे भाजतो ना
हम्म -हम्.
कांदा भाजायचा नंतर खोबरं किसून ते भाजायचं, तो मसाला म्हणजे पण म चांगलं लाल होईर्यंत थोडं कसं काळसर जरी झालं ना तरी चालेलं तो कांदा.
हम् -हम,
म थोडेस हे घ्यायचं आपलं डाळ घ्याय ही अं चणादाळ, थोडेसे तांदूळ घ्यायचे भाजून घ्यायचे. अ ज्वारी असेल ना ज् ए बाजरी असेल ना बाजरी बाजरी थोडीशी भाजून घ्यायची, आणि शेंगण्याच कुट नाही त शेंगदाणे टाकायचे भाजायचे आणि मस्त त्याच्या मस साला वगैरे टाकून अ लसूण अद्रक टाकून थोडीशी कोथंबी टाकून त्याच्यातच त सगळं दळून, ग्रेवी करून घ्यायचं वांगे फोड कापून भरून करायची एक शिट्टी, एक दोन शिट्टी शिट्टी मध्ये होऊन जातं, थोडा ब एक बटाटा टाकायचा. खूप छान होते, सेम तशिच प्रोसेस खुरसणी असल्या की, खुरसणी थोडीशी भाजून घ्यायची तव्यावर.
हम्म, हे माझ्याकडे ना खुरुसणीची मिरची म्हणजे आपण जी वर्षभरा साठी तयार केलेली असते ना आपली, भाजी-पोळी सोबत आपण खातो तशी. माला ते खुरसणी ची घ्यायची ये. म ती टाकली तर चालेल का, नाही चालणार.
ती नाही का चालणर खुरसणी, चालेलं ना ती हि टाकली तरी चाल चालेल मंग ते तुम्ही दो- तीन चमच टाका असं करा ते.
हा, हा, हा चालेलं- चालेलं.
कमी कर टाका लागेल तस, कारण की ऑलरेडी त्याच्यात तिखटपणा असतो ना.
हा अच्छा -अच्छा ठीक ये, ठीक ये आवडली मी नक्की ट्राय करेलं, मला एक- दोन जनानी सांगितलेलं पण ते काय कधी पण मी ट्राय नाही केलं, आता करून बघेन मी.
हम्, हम्, हम् छान लागते खरंच म्हणजे तसंच काळी उसळ मग तसाच मसाला करून, काळी हुसळ पण छान लागते.
हो, हो नाही मी काळी हुसळ करते तशी, त्याच्यानंतर ते भज्याची आंमटी वगैरे पण तशीच करते. शेवग्याच्या शेंगा वगैरे त्यां पण तसंच फ्राय करते,.... कोण ये? फ्रेन्ड. हा, हा आ् मी करेल- करेल नक्की करेल मी ट्राय.
बाकी काय म्हणता अजून? हॅलो,
हो हो बोला ना बोला.
काही कामात आहे का तुम्ही?
हा म्हणजे नेमके पाहुणे आलेले आहेत बाहेर मग मला बोलवत होते म्हटलं ठीक आले आली मी.
झालं झालं दोनच मिनिटं राहिले.
हो हो चालेल काय नाही बोला बोला. हा ना नाही बा असं नाही पण ते भाऊने आले मी त्यांना चहा पाणी वगैरे असं, करावां लागेल ना द्यावं लागेल अस हम्म हम्म हम्. हम् ठीक हे ठीक हे मी त हो हो हो चालेल बाय बाय हो हो नक्की नक्की.
ओके.